हॅलो?
हॅलो?
हा, बोला. हा आवाज नाही येत आहे काय? हॅलो!
हॅलो!
हा आवाज येते का म्हटलं. हॅलो!
बोला.
येतय का आवाज?
हॅलो! झाल का चहा पाणी? हा
हा झाला ना चहा पाणी?
हा आता. आता छा - हा आता झाडजूचा टाइम असेल. चहा बाकी सर्वांचा झाला फ तो माझाच राहिलाय. माझं काम सुरू आहे की नाही सध्या
हा हा
बंच झालाय.
हाव ना? आता खूप वेस् त आपण सध्या
ते च परत एक तर व्यस्त एवढाय जीवन नाही थकलं त्याच्या पुढे म्हटलं ताई ताटावरुन पटक हो असं वाटत आपल्याला कॉल करायचे. एकतर टाइम कसा होते माहितीय काय? आपल्याला हा साधा कॉल करायला - ते नंतर मग डायल करा लागते. येच्यात वेळ निघून जाते अस.
नाही तर मग डायरेक्ट लावला की तो बी जर कट झाला तर ते मग डायरेक्ट झिरो सेक् कंद दाखवते हम्म.
अस होते ना ते
ह आणि एक तर उद्याचा दिवस असल्यामुळे सगळेजण चांगलेच लागलेले आहेत वाटते.
सर्व चांगलेच बिझी आहेत आज.
आतापर्यंत कोणाच - ठिकय
अ ह मलाही खूप दिवसाचा मेसेज आलेला आहे बरं. पण मी रिस्कच नाही घेतलं. मी म्हटलं जाऊ दे, पण मग आता द आता कालच उघडलं फक्त.
हाव काय? अन मी काल मी परवालाच उघडलय कापरे पण मी लग्नाला गेलेली होती की नाही, तर माझ ग्रुप इकडे असल्यामुळे चे हे आले नव्हते की नै, अ आद्विक चे पप्पा तर एप माझे च्या मोबाईल मधे होत अन् मला मेसेज आल की नाही, तर मग याच्या पप्पा काही पाहिलंच नाही. त्यांना सांगित तल बर हे मेसेज आली की काय? यांनी ते अस मनावर नाही घेतलं. मग मी घरी आली तेव्हा पाहिलं तर त्याच्यावरही दोन तीन - दोनच दिवस आधी समज मेसेज येऊन गेलेला होता. मी इथ आल्या
हो मला पण दोन -तीन दिवस.
हा तर मग मी आली. रात्री बराच वेळ झाला. फक्त क्लिक केलं. रिफ्रेश केलं आन् कालपासून कॉल सुरू केले.
हाव ना.
हम्म. नायत समज असं एद लोक झालं असतं, घरी जर असती त भावाच लग्न होत माझ्या, त्याच्यामुडेच संगीता ला असं वाटलं जातात आता कॉल खाली ग्रुप वर मेसेजेस जे देतां परी, ग्रुप तरी, ग्रुप तरी दिसे मला
हो ना.
हा, पण ऍप नसल्याम
हा म्हणजे तुम्ही त्याच नंबरवर ग्रुप अशेन ना
हा ग्रुप त्याच नंबरवर आहे, नंबर ही हाच आहे. फक् हा हा, असं आय ते त्याच्यामुळे पंचायत होती माझी सगळी, आणि त असं म्हणतात हे ऍप दुसऱ्या मोबाईलमध्ये जात नाही ते, अनइन्स्टॉलच होऊन जाते.
नाय असं काई नाई ये.
नाही पण मी असा, मी असं ऐकलं जस आ आता हे ऍप दुसऱ्या मोबाईलमध्ये पाठवू शकतो ना आपण
हा हा
पण ते जात नाही म्हणतात.
हो काय, असेल काय मग अस काय
हा, त म्हणून मग हेे नाय केलं, नायत ता न आदला बद्दल केला असता. पण, तसं नाही होऊ शकत म्हणतात.
हाव ना हाव ना. घरचे म्हणतात हां त्याच्यातच राहा तुम्ही आता
हाव, म्हणल येतेस ना
दुसरं काही करू नका
एक बिझनेस सारखं हाय ये आपलं घर बसल्या
हो घरच घरचे कामं करा, आणि हे पण करा, असंय.
हा, तेच
हम्म, पार्ट टाइम जॉब आय ना.
हम्म ते त आहेच पण पण असं वाटतय बरंय कई ना कई
हो हो.
पण कधी कधी असं वाटतय हे कोल्ल्यापेक्षा त्यांनी काय करा लागत होत मागच्यासारखे क्वेशन दिले असते त डोक्याला थोडासा असा विचार करण्याची चालना मिळाली अ
हो नाहीतर काय
हा. असं वासणं नंतर उत्तर देेतानी असं थोडंसं विचारात पडतो की नी
हो हो.
असं वाटते मला माझं मत सांगते मी
हाव न हाव न पण ते काय, ते नवीन नवीन टास्क देतात आपल्याला, तुम्हाला कंप्लीट करणय असंय तेच
हाव ना, जाऊदे जे होते ते चांगलच होते.
चांगलं झालं मंग तुमच्या भावाचं लग्न?
आ
लग्न चांगलं झालं म्हंटलं.
हो चांगलं झालं लग्न.
हो काय.
लग्नात पाऊसचं पाऊस होता, लग्नही चांगलं झालं आणि पावसाने दोन चार दिवस चांगलीच मजा केली.
हो, दोन तीन दिवस चांगलाच पाऊस होता ना.
हा म्हणजे आम्ही गेलो ना त लग्नाच्या म्हणजे असं गाडीच्या खाली उतरलो ना त पावसानं भिजलो मंग म्हणजे आतमध्ये जायलो एवढा पाऊस होता. म्हणजे असं पाच मिनिटांची हे नाय दिली त्यानी
दिग्रस ला होतं ना ह दिगंस ला होतं ना लग्न.
हा तिकडे त खूप पाऊस असतो म्हणतात अकोल्याच्या इकडे. अकोल्याच्या इकडेच हाय ना दिग्रस.
बाडापूर तालुक्ये
हो काय
हा ते वाडेगाव वगैरे तिकडे हाय ना
हम्म हम्म हम्म.
तिथं.
हां ना
तेचं
आणखी म आता संध्याकाडी स्वयंपाकाचं टेन्शन अजून
हो स्वयंपाक करणं, स्वयंपाक म्हटलं की फॅमिली हो फॅमिली जॉईन असल्यामुळे समज असं बरंच करावं लागतं ना नाय त आता हे काम म्हटलं की, एक सिंगल असले खिचडी दे टाकून.
हा तसंचं तसं नाही जमत.
तसं नाही जमत ना, नाय त म्हणजे दोस् की मंग खिची वर भागू जातय, समज ज आपलं काम आपण समजू शक एकमेकांना
हो हो.
मी तुमच संग आप आता सगळेच थोडी खिचडी करतीन सगळे जण आहेत म्हटलं म्हणजे
हो तेच ना ओ
दोघांच ऍडजस्ट होते ते कसतरी
सर्वांच नाही होतं.
हुंहू हम्म आणखी
आणखी काय नई
काय म्हटला?
झाड झाडझुड वगैरे बाकी असेल?
चं आता कॉलही चालूय तुमचा आणि झाडझुडही चालूय
हाव काय होते म्हणा दोन्ही हा होते म्हणा पण एक हात खूप हा ते हे दुखते बघ ते झाडू झाडू झाडू झाडू एक त सवय नसती कीनी
नाई
आज त मी दिवसभर म्हणजे असं सकाळ पासनं जसा वेळ मिळाला तसा कपडे बाहेर नेत जाव कपडे आणत जा शिकणे लागली की न वर कॉल करत जा. आज तर त्याच्याच हीच्यात होती, थोडीशी शितोडे आली कि अंदर. आणखी बाहेर म्हणजे दिवसभर ते हे पॉल आणि ते कपडे.
बरं मग कंबाईन काम चालूय.
कंबाईन ह पण म्हणजे मोबाईल आणि हे कपडेचे. असं म्हटलं तर ते जरा मॅटासारखे. हो एक, तस झालं तर मग ते.
हाव ना.
म्हणजे असं सुचत नव्हतं काय, कसं?
हम्म हम्. एक तर ते दहा कॉल द्यायल पाहिजे डायरेक्ट तीस कॉल देईल एकखट्टा. दहा काॅ कॉल द्यायला पाहिजे असते म्हटलं एकखट्टा त्यांनी डायरेक्ट तीसच देऊन दिले कॉल.
तुम्हाला कसे एकखट्टा तीस आले की अशे
नाही नाही पाच पाच येतात ना एक खट्टा म्हणजे डायरेक्ट असे तीस पाठवत नाही ते डायरेक्ट पाच-पाच पाठवतात.
आणि हे माहितय का ते हा पाच-पाच आले मग मला आता पाच-पाच परत पाच आले की नाही? पण याच्या आधी माहितीय काय? आता हे आपल्याला तिसरणी आलं समज मला याच्या आधी आला होता ऑप्शन. पण तेव्हा की नाही हे ऍप बंद पडलं होतं तर मग माझ्या जावूबाईचे हे कॉल झालेलेयत वीस. तर आता त्यांना परत पाच आले ना आणि आता परत पाच येतीन अशे तीस तर त्यांचे जे वीस कॉल आहेत की नी एक दीड महिन्याच्या आधीपासून तपासत म्हणजे आता त्याच्या खाली लिहिलेले आहे तुमचे वीस कॉल अ कार्य तपासत आहे.
म्हणजे मग त्यांचे कंमप्लीट नाही झाले ना अजून तीस
पण मग किती दिवसा सुरू य ते हे म पेंडिग पड ती पेंडिगचे आता त्यांना जेवढे आलेत त्यांना तेवढे आलेत आता पुढे आता ज्यांना बिलकुलच काही आलं नाही आले आपल्याला हेरीस. असं झालं हे, ते माझ काय झालं होत हो नाही करायला ले
हम्म.
तर मी ते खूप लेट केलं होत लेट केलं होत मग मी, मग ते संपत होतं टायमिंग. ते नेट प्रॉब्लेमच दाखते मग, तर मग त्याच्यामुळे माझ झालंच नव्हतं ते. तेव्हा दहा माझ्या जाऊबाईचे झाले होते वीस कॉल तर आता त्यांचे वीस कॉल दाखवले तेे कार्य तपासत आहे. तेव्हाचे एक दीड महिन्याच्या आधीचे आणि आता सध्या पाच आलेले आहेत आणि आता आणखी पाचचे असे तीस मग तपासले जातील.
हा ते मग एकत्र हे करतात त्याचं. बॅलेन्स एकत्र टाकतात‌. हम्म,
तेच. ठीक आ
हा हा ठीक आहे.
झालं, झाले नाही काय?
नाही पाच-सात मिनिटं.
बरं होऊद्या. बरं. कीती आणि. हॅलो! हॅलो! हॅलो! मी का म्हटलं ताई मग? हो बस.